हॅलो. हा ऐकू येतय? ये
हो का कॉल कर.
काय करताय?
काही नाही. बघ बसले. बोल तु.
हा हा पाऊस गेला काय?
पाऊस गेला का? पाऊस आहे चालू.
होय.
हो हम्म गडगडाय लागले.
एवढा जोरात पाऊस पडतोय तिथे इथे काहीच नाहीय घडघडत पण नाहीय.
इथे गडगडा लागले पाऊस तर चालूच ये.. हो् हम्म होय मोठाय. आता थोडा आलाय बघ कमी.
हा हा.
आज जाणार होतात ना इचलकरंजीला.
होय जाणाराय की जरा रवनी. भात रवने केली ना. होय मगं ताई नी.
आज आहे काय?
होय आज रवणी.
बर. आता कुठे आहे तुम्ही मगं? हा हा हा. हाहा हा हा
आता ते जेवण पण केलं कि जेऊन वगैरे निघायचं मग इचलकरंजीला.
हम्म पाऊस नाय म्हणजे चालतंय जायला गाडीवरून.
होय.
आमच्या इकडेच पाऊस लई जास्तय.
पावसामुळे नेटवर्क जरा हे झालंय वाटतं माझाच आवाज मला परत परत येतोय जरा.
होय.
होय बारीक मी बोलून झाल्यावर पुन्हा आवाज येतोय.
हा हा पावसामुळे असेल इकडे पाऊस जास्तय ना.
तेच खरखरते ना जरा. आता जेवण तेन केले काल ताईंच्या घरचं झालं
नाष्टा केलात का नाही म्हटलं सकाळी नाष्टा झाला माझा सकाळीच केला हू हू काल कुठे होता
काय ते
काय ते काल कुठे जेवण केलंत काल ताईंच्या घरी किती जण होते
ही ताईंच्या वाडीची न नंदेच्या घरातली आम्ही दोघं आणि त्यांच्या घरातली त्यांची बाहेरची जरा माणसं होती त्यांनी सांगितलेली मुकी आणि आलतीत माणसं हा रवायला जी माणसं बोलवलेली ती
हा हा हा
ती जेवली बिवली त्यांना घालवलं जेवून मग आम्ही जेवला मग तरी जेवायला वेळ झाला मग झोपायला आकरा वाजले रात्री होय
हू हू हा हा आवरून सगळ बर ते झाल आता टाईम आहे म्हटल्यावर किती हा तुम्हाला वेळ होणार नई
होय म आता जेवण कराय लागल्यात ती आता जेवायचं आणि जायाचं
हू हू आवरत आलय का नाही मग
झालंय वाटत भाजी जरा फोडणी टाकायचीय पीठ मळायचय अजून बऱ्यापैकी आहे नाही असं नाही जरा आवरूया आणि जाऊया म्हणलं
हा हू हू गोलूची तब्येत कशीय म
गोलूची तब्येत नव्हती बरी आता आता हाय जरा ठीक हाय म आता गेल्यावर बघायचं
तरी राहतोय तुमच्याशिवाय
होय तेच की सगळी तेच म्हणतात राहतोय
राहतोय हू त्याला कशी पहिल्यापासून सवय झाली नई लहान असल्यापासून हो सार्थक तिकडेये वाळव्या
वाळव्या
हू त्याला तर कुठं सुट्टी असते तिला रविवारच ये म्हंटलेलं पण त्याचे नवोदयचे तास चालूय
ह
तर तीन आठवडे झाले तास चालू आहेत त्याचे रविवार पण सुट्टी नाही त्याला नाही तर मग कस शनिवारच शाळेतन आलानी रविवारी समजा रविवारी राहून आणि सोमवारी पप्पा नई तर समजा नई तेनी घेऊन म्हणजे घेऊन गेले तरी इथन जरी चालतय पण त्याला सुट्टीच नाही एक दिवस तेवढ राहिला असता नई
होय
नाही तास असतात काल पण करायला गेलेला चार दांडा... नाही.. नाही.. आता कुठला सुट्ट्या मग.. मे महिन्याचे आणि दिवाळीचे दुसरा सुट्ट्या नाही पुढ.
हो.. गणपती पण लय दिवस सुट्टी देत नाही.
गणपती पण नाही देत, तेवढच गणपती आलाच की
होय.. लय झाले दोन- तीन दिवस लई झाले, नाही तर नाही.
नाहीच.. आता हे कसं परीक्षेच्या ह्याच्यामुळ कनय नवोद्यायची तयारी पण गेल्या टाइमिंगला कशी स्कॉलरशिपची पण तयारी चालू होती ना तिची. त्यामुळं तासच चालू होते, त्यांना सुट्ट्याच दिल्या नव्हत्या गणपतीतन पण. तेवढीच यायच्या टायमिंगला, गणपती येतात त्याच दिवशी फक्त दिलेली.
हम्म.. हम्म..
मग तासच ठेवलेलेत.
तासच होत काय?
हम्म.. अकरा ते दोन तास चालू केल ते. टाईम मिळत नाही यायला वेळच इकडे नाही. कधी येता? ह्... शाळा चा.. होय. शाळा चालू झाली, जून... जून मध्ये गेलाय बघ. दोन तारखेला. हम्म.. तेव्हापासून तिकड आहे ते एकदा पण आला नाही, रात्री केलेला वे देव पाल
हा
हम्.. बोटालता व्हिडिओ कॉल वर
त्याला गमते तिथ मग एकट्याला?
गमतय कि, तिथं कसं जावीची तीन हाईत ना आणि लहान बाळ आहे तिच हम्म.. आणि मुलगी आहे आणि त्याचे मित्र तिथं खेळायला त्याला
होय, त्या म्हणतात ग.. मतस नाय.
गमतय हम्म.. आणि दारात कस देऊळ असल्यामुळे देवळाजवळ सगळी मुलं येतात खेळायला.
हा
दारातच आमच्या देऊळ आहे ना आणि चौक असल्यामुळे कशें सगळे सगळी मुल असतात गावातली तिथच खेळा असतात, त्यामुळे तो कस जरा शाळेत आला की तासभर खेळायचं आणि मग अभ्यास
होय
त्यामुळे टाइम सगळा वेळ जातोय त्याला त्याचा त्यातच
त्याला भारी वाटत असेल मग तेवढंच
होय त्याला खेळ क्रिकेट, क्रिकेट जास्त.. ह्.. आवडतंय खेळाय
हा.. हा..
इथं पण आलेला सुट्टीला ते मुलांमध्ये क्रिकेटच मग त्याला भू पण लागत नव्हती. एकदा गेला सकाळी काही खाऊन की संध्याकाळी पाच वाजताच घरात, अरे.. जेव ये म्हटलं आजिबा नई मला भूकच नाही ती पोरं खेळतेली, हा.. ती पोरं खेळायला लागली त्याला भूक नाही. आणि पोरं समजा इकडे- तिकडे कुठे गेलीत कि मग भुक लागली ह्याला.
होय
असं हम्म.
खेळायच्या नादात लक्ष
खेळायच्या नादात होय, खेळायच्या नादात पोरं जेवत नाहीत, जेवणावर लक्ष देत नाहीत. म्हणून तो आता बारीक आहे ब असा. तब्येतच त्याची सुधरत नाही. असं खेळायचं त्यांचं लक्ष पहिल्यापासून तसंच आहे. कसं बाहेर पोरं खेळायला गेली की व्यवस्थित तो जेवतच नाही. गडबडीनं खायचं आणि ते पोरांकड लक्ष कधी खेळाय जाईल असं.
पोरांना खेळायलाच लागते हो त्यांना त्यातच मजा भेटते.
होय पण खाल्लं पण पाहिजे नाही, जेवणाकडेच लक्ष नसतंय त्याचं. आपल्याच नादात असतोय मग.
होय नुसतं खायाचं आणि खेळायचं, बास दुसरं काय नाही अभ्यास वगैरे.
हां मग ते भाजी पण काय खायत नाही असं, भात आमटी ते पण हा ते लसून चालत नाही, म्हणजे कोथिंबीर चालत नाही, टोमॅटो चालत नाही. ती डाळ पण अजिबात नाही, ते वरचं वरचं पाणी असतंय तेच घ्यायचं भातात आणि खायाचं. भाज्या तर अजिबात खाईत नाही हम्म.
काय नव्हं पोरं तर नुसतं बाहेर पाहिजे.
तेच की, म भाज्या तेनं असं काहीतरी खा म्हंटलं की नाही. म मी काय करायचे अ पराठे आपले मेथीचे तेन भाजी तेन असली की असे पराठे वगैरे म्हण. नाहीतर अशे बटाट्याचा पराठा, आलू पराठा असं काही चे आणि मग ते डब्यातनं द्यायचं म्हणजे खाऊ दे म्हणून. हम्म, तेवढं खाल्लं तरच. नाहीतर ते धपाटे असतात, ते त्याला आवडतात. मग ते दह्यासोबत खातोय बघ ना ते. हम्म आणि भाक करी खाल्ली तर कशी त्याला मिलमेकर एक आवडतंय आणि ती अंड्याच्या पोळी. अंड्याची पोळी केली तर त्याच्या सोबत एक एक भाकरी खाल्ली तर, मग नाही तर मग अजिबात नाही.
डब्याला दिली, की ते नुसता तुकडा त्या भाजीला नुसता टेकवायचा आणि ते चटणी मीठ ते असते वरचं तेच खाया साठी भाजी तें असते का नाही ते सगळे तसं खाल्ली. फक्त ते तुकडा त्याला नुसता टेकवून खायची बघ भाकरी. डब्यातन परत सगळं तसं.
नुसतं बाहेर.
होय.
काय नव्हं.
आता बघू. तेच ऐक तर कधी किती समजावलं सांगितलं तरी ऐकत नाही.
हां. मग बाकी सगळं?
बाकी काही नाही बघ. काय चाललंय म आता?
काय नाही बघा, हाय तवर फोन लावून काय ते?
किती वाजता बाहेर पडणार आहेसा?
आता बघायचं संध्याकाळचं पाहणार नाही, एवढ्या लवकर नाही.
हम्म हम्म. तरी तुम्हाला जाय किती वेळ लागतोय? गाडीवरना.
होय. वेळ लागणार, तर जायला.
किती तास लागत्यात?
हम् तरी दोन तास लागतात. एक दीड तास.
हा हा हा, इकडनं कागलकडणच जातय काय?
कागल कडणंच की.
हम्म हम्म हम् बर.
हं
बर, मी पीठ मळू जाऊ का?
काय ते?
पोळ्या करायच्या आहेत ग. पोळ्यांचं पीठ मळून ठेवायचंय.
हा हा मग अजून पीठ मळायच आहे काय?
नंतर कर ते हो, तूला नंतर करते, पीठ मळते आता. हा, ठेऊ का?
हां हा.